आवाज बंद दहा मिनिट पण झाले आवाज पण बंद पडला म्हण परत लावू
हो काय म्हणत होते मी तुला मला ह बब एक झालं ति बघ ते कसे आहे आणि मग तू टाक
ह मला अगर रेग्युलर साड्याला ब्लाउजच नाहीे रेग्युलर साड्या मी दोनच वापरते सध्या एक झालं की एक आणि ते एवढं मळलंय
कर त
दोन अगं पण ते दिवसापासून दोनच वापरते आता काळ्या काळ्या झाल्या साड काळ्या म्हणजे कोणी घरला आलं का म्हण त घरात त्यांच कामाली बई
अ म्ह नकून अशा साड्या घालू पाहून येत राहताना गं
मग तेच म्हणून ग पाहुणे ते म्हणूनच मला चांगली साडी घालते दोन तीन तर पाहुणे वेला मी साड्या बदलते सोड
म तेच करत बसणार का त्याच्यापेक्षा तू शेतात जात काही नाही वापरायच व्यवस्थित दोन साड्या घेऊन टाकायच्या ना हम
असं अगं मला माझ साडी वापरणं बरोबर नाही काची
कोणाचं बरोबर आहे मग
स्वयंपाक करताना काय बी लागते पीठ लागते परत ते भांडी घासताना काय लागते हे लागते
तुझं तेवढंच मी शेतात पण तच घालते घरात पणतीस घालते मग
साड्या सगळं मळकट मळकट झाल्या गं काळ्या काळ्या झालंं अगं
तसं होऊनच जात आंग आजकालच्या साड्यांचं सुतही नाही चांगलं
काही घंटा सुत बघा. सुत
काय बाई
अग लक्षात नाही राहत. मला नको
ते होऊन जात काय मला वांग्याच्या भाजीच्या रेसिपी सांग ना असं वाटतंय वांगं करावं भरलेलं
बर एक काम कर मग, बघ जसं मी करते तसं कर
हा मग तसच विचारते म्हणून तर विचारते तुम्हला तो वांग्याचा फोटो अजून आठवतो माहिती आहे का अजून असं स्वप्नात सुद्धा आठवत तोंडाला पाणी येतात तस सांग मला आमच्या पोत भर मासाला हाय मला सगळं मी म्हणत्याती
हा, हे बघ एक काम कर
हम्म, हा
तिळ, शेंगदाने, आणि त्यात थोडस जिरे थोडस जिरे फक्त थोडेशे हे तीन हे चार आयटम भाजून घे
ओके हां
वेगळे वेगळे भाज किंवा सिंगल सिंगल, एकत्र भाज व्यवस्थित वेगळे वेगळेच भाज नाही तर कसं होतय ते जास्त भाज ते. एखाद कमी भाजतंय.
ओके हो हां
तिन्ही भाजून घेतली का गार करून घे त्याला गार केली का. मिक्सर मध्ये टाक त्याच्यामध्ये लसूण एक गड्डा लसूण टाक त्याच्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या टाक त्याच्यानंतर त्यात परत आल्ल टाक थोडं
ओके हां
एवढं टाकली का मिक्सर लावून घे कोथिंबीर नको टाकू त्यात लगेच त्यात पाणी घालायचं नाही पण पाणी घालायचं नाही एकदम बार कोरडा दळायच पण एकदम बारीक दळायचं एकदम चिकन दळलं पाहिजे एकदम चि एकदम चिकन दळल का तू नाही चिपकत म्हणजे थोडं थोडं चिपकंत आणि चिपकायला पा
लसूण शेवट टाकलं हा.
नाही लसूण टाक ना मिक्सर मध्ये बारीक करताना चिपकू दे ना हा एकदम बारीक एकदम बारीक कर म लसूण टाक का त्यातलं पण बारीक होतो त्याच्यासोबत सोबत चिकनच करायचं आहे सगळं मिळून चिकट झालं तर काही नाही थोडं चिकट होईल पाहतो म थोडं चिकन झालं का त्याला बाहेर काढडी का त्याच्यामध्ये मीठ परत तुझा गरम मसाला
हा
आणि तुमच्या घरात काय मसाले असतील तेवढे ओत त्यात
ओके ठीके हाय भरपूर हे चिकन हे पावभाजी अजून करत नाही का तो
नाही नाही नाही नाही हे तसलं तो घालू फक्त किचन किंग घाल किचन किंग घाल तुमच्या घरातलं चटणी लाल लाल मिरची आहे लाल मिर्ची, लाल मिर्ची घाल मीठ घाल हळद घाल आणि थोडंसं हिंग घाल फक्त आणि आणि किचन किंग सोडून दुसरा कोण मसाला हाय म्हणली गरम मसाला हाय
गरम मसाला म्हणजे काय नाव त्याच गरम मसाल्याच
गरम मसालाच नाव असतय
गरम मसाला हाय वाटतं पाहावं लागेल किचन मध्ये
पाय ते ना तर किचन किंग घातलं तरी पण काही टेन्शन नाही दुसरं अजून, अजून काय बरं धणेपूड आहे का तुमच्यात
एव्हरेस्ट धनी फूड नाही हाय हय हाय हाय हाय
हा मगधनी पावडर थोडेे धनी पावडर नाही ना टेस्ट सांगली ते बण त्याच्यामध्ये जेवणामध्ये धणे पावडर टाक तेवढ टाकली का मिक्स करते मिक्स के तर थोडस त्या तेल टाक तेल का टाका असे ते असं तर भरायला पाहिजे वांग्यामध्ये म्हणून ते कोरड आहे ना सगळं पाळ नने घातली तू थोड एक ेंब दोन तीनथें पाणी टाकले शिंपडले तरी चालते दोन तीन कि फक्त असं गसासा काय करायचं नाही वळलं वळलंच ठेवायचं थोडं
अपेक्षा हा
हा तेलच टा तेलाने ना ती मसाला करून ठेवली का तू
हा
अ मग वांगे काप वांगी घे धुन घे आणि हे घे दुसर पातेलघे पाणी घे त्यात मीठ टाक
हा
पाण्यामध्ये टाकल्या पाण्यामध्ये मीठ टाकली का वांगी चिरूनपटपट म्हणजे भाग करून घे पाल ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेव वांगी
ओके हा
पाच मिनट चि चिर फक्त टाक त्याच्यामध्ये वांगे ह
हां
मग त्याला मीठ लाव थोड बाहेर काढून
हा ह हा फोडणी टाकओके फोडडीला काही नाही तेल जिरे मोरीन तो मसा मसाला हा ओके हा मसाला म्हणजे तो बनवलेला आपण तो उरलेला
हा वांगे टाकायची वाांगे भाजायचे त्यात पाच मिनिट तसच त्यातच भाजायचे पाच मिनिट लगेच पाणी ओतायचनाहीवाफवायची त्यात पाचमिनिटमग गरम पाणी ओतायच
हो हो
गार पाणी नाही वापरायचं
ओके डनडनडन तस परत तस परत कॉल केला जाईल तुम्हाला
हो हो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम काय टेन्शन नाही
हग आमच्यार तेवढं सगळंग काबराच्या खळगोट सार्या भाज्या बनवता काय माहीिते
हो एवढं मग आम्ही तेवढं पी नाही वापरते
होय ना सगळे ग याेतला आता तू सांगितलं ते सगळे बनवायचं ना कसं छान छान
छान छान मग तू बनवायचं कावा कावा मी
अगं ती लय शहाणपणा करते मी मी मी ब मी मुळीच छानपणा करत नाही तुला सांगते मा तो छानपणा पटेबलच नाही मला अे लोकांसमोर
तुम्हालाही मी मी एखादी भाजी करते
तिलाही जाण म्हण कोते हंकोर ति अगो तुला माहिती का प्रॉब्लेम आलेला असल्यावरती जेव्हा मी स्वयपाक करते ना तेी जेवता ना कं एकमेकांकडे बघताना मी खूप वेळा ऑब्झर्वेशन केले म्हणजे असं दाखवायचं आता काही चांगलं झालं किंवा काय डळ्यानी खूनवा खाानवी करता हा किती पण. चांगलं असू द किती पण.
असं दे की ज नवराला आवडलं बस झालं
आवडत त्यांना आजचं डांगर तर खूप आवडले
हा मग काय टेन्शन आमच्या कडे
नाही बाई आम्हीी आणल होत काल अग पंध या रुपयाला अर्ध होतं म्हणून घ हो सगळ स्वस्त डांगर वाट मला कारण ल महाग होते. पाला एवढा माहाग होता का बस कधी. लय महाग बर झालं पण कधीतरी शेत. करायला पैसे होत.
नाही खरंच प्र खरच तेे घ्याव अशेत भाजीपाल्यामध्ये कशाला खूप कूच करायच. घ्यावा पैसे किती महाग अस ते असूनसून. हम् ममध्येध्ये अिक पैसे खर्च करतो आता शेतकऱ्याला काय द्याला. उरत तर र खा थोड.
हा मग काय अगलंही पैसे होतय ह्या वर्षी शेतकऱ्या लही म्हणजे लय पैसे होतय.
भाजीपाण्यावाल्यांनी जाात का.
हल्लाही पैसे होते भाजीपाला कादा बिद्दा सवायबीन सगळ्याला भावे
हे काम झाले भाव आहे गे यावेळी.
कांद्याला बघ स्वाय कोथंबीर दोनशे ऐंशी रुपये जुडी.
काय सांगते.
काय बोल मग दोनशेऐंशी रुपये जुडी. त मीरथून माहित नाही का म बाई आम्ही विकली ना. विकली विकली आम्ही विकली.
मापर कांदा तुमचा कांदा काय भाऊ घेला.
आमचे ना एक्केचाळीस हजाराला जागेवरती दिली होती.
माजून चांगले गेले मी खरंच चांगले गेले.
चांगली गेली ती किती होती सहा पांड होती फक्त सहा पांड होती फक्त.
सहापांड म्हणजे किती असते.
ती ना अ तुमच्या घराच्या डबल.
हा का. म्हणजे एक हजार स्क्वेअर फुट दोन हजार स्क्वेर फुट.
फेरफुट फेरफूट नाही करत मला.
स्क्वेअर फुट करततीव म.
इ चलकरंजीच्या ताई आम्हाला नाही आहे स्क्वेअर फुट फवेअर फुट. हॅलो! हॅलो हॅलो हॅलो, हॅलो, हा. हॅलो! हॅलो! हॅलो, ! हॅलो!